न
हा बोला की
जेवला नाही
हो नाही जात तसे व्हायच करालाच येऊन दिदी
ह बषर केले
हो रोज जास्त टायमात करतो साडेनऊ नऊ साडेनऊच्या आसपास
हम्म बरोबर
तुम्ही जावं लाग नाही
हल
हम्म
जेवणच बसलोय म्हटलं फन तर करावं काय काय चालय बघ्या म्हटलं हम्
अच का चालू आहे सगळं व्यवस्थित आहे पाऊस आहे की आज काल आणि आज एक दोन दिवस कमी होता म्हे होता पाऊस खरं असं येऊन जाऊन येऊन जाऊन असत थोडाहून थोडा पाऊस अस पडाला तिकटाई कनी
नाही आमच्याकड जऊन येऊन जाऊन मोठा नाही बारीक लागले ऊस
हां कंटिन्यू नाही का स
तस कंटिन्यू नाही
हम् हम
पावसामुळे सगळे थांबले फिरण्या विरण्या सगळ्या एवढं का
हा हा पावसामुळेतटला असच
होय सगळंच तटले यावेळी पावसामुळं
काय पेरणी करायला म्हणलं पाऊस चालू होते तर केले की परत बंद रालाय सगळं कंटिन्यू पण नाही स हो
एक महिना लेट झाल्यामुळे आता काय पेरले यावे काही पेरलं नाही काय नाही
हम्म त्याला पुोटं सारकला असं वाटालंवस
होय होय
खौश
हेला पुढेसरले हम्म
त्यामुळें सगळ्यांचं नुकसानच झाल्यासारखं तेी शेतकऱ्यांचं पेरणी करायला म्हणलं एक एक महिना पुढे येईल
होय
इिथं पण काय झालं नाही असं पेरणी बिरणी कोण काही केलं नाही
ह हा
एक एक महिना पुढं सरकला त्यामुळं
होय होय आमच्याकड पण तसच की.
काय तर करायचं पावसच नाही झालं मध्ये पडला तीन चार दिवस कंटिन्यू.
हम्
वाटलं पडल आता नाही आणि परत थांबला.
हम् ते आमच्याकडे पण तसच झालं ते कंटिन्यू तीन चार दिवस पडला.
हा
नंतर मग काय आता बारीक ये जा ये जा चालू आहे.
हा.
पेरणीत्र काही कोण केलंच नाही
पेरणी नाही पुढ सरगल काम
हा नाहीतर यावेळी ह्या टाइमाला उन सोय पण फिरतो त्यावेळी उगणा उभनलेला असते परावी
हो आ आणि इकडे पंधरा दिवस गेले श्रावण महिना चालू होती
होय.
परत का आमोश झाले गेले.
हम्म
मग आणि परत ऊन पाऊस ऊन पाऊस
होय ऊनपाऊस हुता. आता का पेरणी नाही जात आता शाळावाची पेरणी आता दिवाळीच्या नंतर ते पण दिवाळीच्या अगोदर. सयनावरर हम्म दोन पीक घ्यायचेती आता.
नंतर दिवाळी झाल्यावरच आहे काय असंल ते. मग ऊस तेन काय लावत नाही.
ऊसतेन नाही ऊसल कसं त्याला पाणी लागते कायम जरा. मग पाण्याचं नियोजन अजून नाही झालं.
हां हां.
अजून तसं मनासारखं पाणी नाही आमच्याकडं.
म्हे बोर वगैरे काय नाही.
करत मा डं बोर मार क्षेत्र कामे आणि
हा.
आमचं जे तिन एकर क्षेत्र आहे ते तिकडं येलाय. तिकड अजून पाण्याचं घ नाही पाणी नाही नदीच.
पाण्याचा जास्त सोर्स काय हा
हं प त्याला शेत्र करून घ्यायला लागते पहिला.
हम् हम.
शेञ करून मग ते पाणी शेत्रात पाडायला लागतेय त्याला पण काही कंटिन्यू नसते काय नाही पाणी. उन्हाळ तेवढं तीन चार पाणी सोडतात.
शेत शेतवजन करतात माझ्या काय तसं काय आहे काय म्हणलं.
नाही तस मग ती करायला लागते पहिला करायला.
म्हणजे शेतातच करतात काय असं बाहेर कुठं?
नाही शेत शेतातच किती आप प्रत्येकाची शेतातच ती करतात. मग ती त्याला करून घ्यायला लागते त ते काय सरकारकडन त्याला अनुदान पण नाही.
म्हणजे आपलं शेत एक समजा एक पाच एकर शेत असलं. त्यात एका एकाामध्ये ते केलं तर चार अकरा म्ह श इथे असं असं असते कि ते
हो होय एकेकर काय लागत नाही एवढंेकरला ते एक दहा गुंटात दहा पंधरा गुंटा म्हणजे पंधरा वस गुंटात केलं तरी पण चालतय. अर्धा एकरच्या आसपास.
हां.
तेवढं, एक एकरबर केलास कि, ही केलं की त्यो, हा.
बऱ्यापैकी म्हणजे, माझे दोन तीन मित्र आहेत. त्यांची शेती आहे. असं, अठरा एकर, वीस एकर अशी. तिने असं, एकरामध्ये केलेत. असं, मोठच्या मोठा असे शेततळ केलय. तळ असल्यावनीच केलंय. हम्म. हे असं लागून -लागूनच शेत दो तनची सगळी कंटीन्यू. मग एक- दोन विहिरी. शेतं. शेत मग विहिरी. परत शेत असाय.
त पाण्याचा सोर्स चांगलाय, त्यामुळं चालतय, सगळं.
हा. नाही ते पाणी, कंटिन्यू आलं ना. असते.
हम् हम
त्याच्या पण होते शेती.
होतय की एवढं काय कंटिन्यू करा काय म्हत.
हम्म
कामाचं वगैरे कस चालूय मग.
हा, म आता पावसामुळ जरा कमीच. हो त्यामुळं. ऐक की खरं आता. आतलं काम तेवढं चालूय, आज.
हां, हां. ऑफिसवर
सगळंच चालूय आता, कामाचा.
आमचं, आमचं काय नसत. पावसाळा येऊ आमचा संबंध नस
तुमचं काम. कंपनीत आहे त्यामुळे, काय सगळं चालू असतय.
कंपनी सगळं. आमचं चालूय सोडा सगळं. म्हणजे बाहेर ट्रान्सपोर्ट बंदाय खरं. कंपनीच चालूया वर्क. सगळ्या प्रोडक्शन इनाउस चालूय मग, त्यामुळं काय विषय नाही.
हम्, हम, ह.
प्रोडक्शन पण चालूय. क्वालिटी पण मेंटेनय. बाहेर मोठ्या- मोठ्या कंपनीज चालुयात. टॅक्टरच पार्ट त्यामुळं काय. विषय नाही.
हा, हा, हं. पऊस पडलाय.
नवीन - नवीन डेऊ. हे वाढले कि ओ. सत्तर फुटापर्यंत हाय की. म्हणजे बारका पुल हाय. दोन पुलायत किनाई. बारक्या पूलाच्या हला घासाल पाणी.
बरं.
वरच्या याला घासाले.
हा, ह.
जाईल आणि, आणि थोडा दिवस पाऊस पडला ना की, बुडून जाईल परत बारका पूल.
ते बारका पुल काय बारका पुल तर चालू नसते ना आता पाहिल्यासारखं.
नाही चालू आहे कंटिन्यू. आता बंद केला ते, पावसच पाणी वाढलं त्यामुळं.
हा, हा, हा, हां.
यावर्षी जरा लेट झाला. त्या नाही तर आधीच बंद करत्यात पूल. पाऊस जरा काय पडला त्यामुळं, लेट झाले जरा. जर कंटिन्यू चालूच अस
हो. यावेळी जरा पाऊसच लेट झाला ना. त्यामुळे जरा अवघड झाले.
तरी पण आल, भरपूर पाणी वाढले. मी म्हटलं, वा आम्हाला वाटलं नव्हतं. कारण, सगळं वाळून गेलत. पाणी. नदीतलं सगळं. आणि अचानकच सगळं भरलं एकदम.
हा.
दम. त्यामुळं.
तिकडं, कोकण साईडला तर पाऊस जोरात चालूय की. आपल्याकडच कमीय जरा तस बघाय गेल तर हम्म ते महाड साईडला तेन बघितल मी व्हिडिओ तेन येत्यात मला फोनमध्ये ग्रुपला आहे त्यामुळं तसं पूर आल्यामुळं सगळें रस्ते तेन सगळं बंदयत.
होय होय ते तिकडं जरा झालय अतिवृष्टी
नाकी जरा दरड बिरड कोसळल्या. त्याच व्हिडिओ तेन याल्यात त्यांचं गावच बंद केल्या त्या रेडकीच हाय असं.
होय तिकड जरा लयच पाऊस हाय चालू
हम्म पाऊस पण वाहतूक पण जास्तय त्या भागात कारण कोकण भाग येतोय म्हणतो येणारी जाणारी फिरणारी लय जण असत्यात.
होय फिरणारे लो लोक पण जरा जातील फिरायला इकडं तिकडं सारखं पोच जरा
होय पाऊस पडायला त्यामुळ कोकण भागात फिरायला जास्त असत.
हम्म
तेच इकड तिकड जायाच फिरायला काय
काय लोकशनी तर काय आता काय ते काय हो एकदा पोऊस पडल्यामुळे जरा फिरून फिरून मी बघणार थोडा त्याजा काही विषय नाही.
पेरणार की हो आणि हेच ओ एक पावसाळा हिवाळा सीझन असत्यात की काहीतरी स्पॉट बघायसारखं मी उन्हाळ्यात काय बघणारे.
हम्म उन्हाळ्यात उन्हाळ्यात कोण जात पण नाही तिकड
हम्म उन्हाळ्यात उभा राहायला नको वाटतय तिकडं येवढ ऊन पडतय.
होय.
पावसा हिवळ्यात बघसारखं
हम्म पावसाळ्या वाट्यात म तिकड मज्जा असत्या.
हम्म धरणा बाग भरलेली
जंगलबिगल हिरव असतय जरा बघायला.
हा हा जंगल तेन बघायला मिळतंय. जंगलात तेन फिरायला ट्रॅकिंगला तेन चांगलयत पावसाळ्या
होय पावसाळ्यात तेवढं चांगलं पणय आणि तेवढं रिस्की पण हम्म काय खर नाही तिथं
आता कोल्हापूरचं पण ते पन्हाळा आणि ह्याज चालू झालंय की पावनखिंच सगळ्यात धबधबा पडतय ते मधलं विशालगडाच्या मधला रस्ता त्यो नाही चालू केला आत्ता पाऊस पडल्यामुळं
हम हम हम
हा म्हणजे अजून जरा जास्त झालनी बंद करत्यात परत जेवढं जे कॅपेबल आहे किनी तेवढं चालूय. ते किती तीस चाळीस किलोमीटरचा काहीतरी हाय.
बर.
अंतर ते तेवढ्यासा ट्रॅकिंग चालूय थोडे दिवस चालूय थोडे दिवस बंद करायच आता लगेच.
तिथं पण दरड बिरड कोसळतच असणार दगड बिगड पडतच असणार सारखं
होय होय आन डोंगर भागय सगळा
हम्म
अंन किल्याचा मागच्या साईड ओ सगळी होय जंगल दोन्हीकडनं
होय
डोंगर भागय त्यामुळ काय सांगता येत नाही ओ कधी काय होईल.
होय
होय. कधी काय होईल काय काय सांगता येत नाई
बघायचं काय काय आता
हो बघायचं आता
म काय नाही आणि काय नि निवांत
चालतय की ठीक आहे करतोय की
हां हां हा करा परत फोन काय विषय
हा ठीक आहे.
हा.